हॅलो काय करतोयस रे जेवलास काय
हो तू
हो जेवलो की
बर
काय चाललेय
काय ना आता कॉलेजला जायचं झोपेत झोपलेलो
बर
कोणकोण गिरीत कोणकोण आहेत
हाना पद्या मला ओठवायला आलता नीशान प्रथमेश नंतर ह... ह्या हे बाकी सगळे गेले चिरो हे त्यातला एक कंटर आमचा घरी पण गेला निघून
बरं कोण कोण गेला
मारत्या गेला घरी
हम्म हम्म हम् गेला
म्हणत्या हाय म्ह हाय रूम वर हाय
तो ह्यो आला का हर्षा
हर्षा नाय आहे की नाही आवरतोय तो काय करतोय
बरं
हम्म
तेजाव जरा हे करा लागत्यात. हम्म, काय करतोस?
काय नाही ब. उं
हं
आर ये लागलं हार्स आवाज याय लागलाय मला.
हर्ष्या चा आवाज याला काय?
हां
बोल के.
काय नाय. काय चालय तुझ? आत
एटम काय म्हणत्या?
काय ना ब निवांत आयटमला आता जायचं म्हणतो भेट त्याला
बरं
हम्म, पण सुट्टीस् नाही मला.
बरं
हम्म, बेटर जायचं म्हणजे मला स् सुट्टी काढावी लागते घरी, घरी जावं लागते
अरे घरापासनं नऊच् किलोमीटर घर लांबाय तिथं.
फक्त नऊ किलोमीटर.
फक्त नऊ किलोमीट आन् तिज्या नाही तिज्या घरा प ना माझ्या दाजीचं घर
पंधरा
फूट फक्त लांब आय.
जर बे मेहुणी काडल्यास मन दाजी.
नाही नाही नाही ती दुसऱ्या कास्ट ची एंटर कास्ट या.
इंटर कास्ट वय.
हो
बरं
हम्म
आठ
काय झालं? हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो